हॅलो
हां बोला ना.
हा आवाज येत आहे ना.
हो आवाज य आहे माझा येत आहे ना.
हा हा येतो.
बरं आवडलं काम सगळे.
होय आत्ता उटून बसले तुमचं झालं जेवण वगैरे
नाश्ता झालेला जेवण नाही अजून झालेलं.
हा हा
मग पाऊस वगैरे आहे का?
होय आत्ताच येऊन गेला पाऊस.
अच्छा इकडे वातावरण तर आहे.
हम् ह् आला थोडा. फार दहा मिनटं पण नाही पडला.
हो ह ह मग काय चाललंय आजचं रुटीन काय आहे तुमचं.
काही नाही आता आवडले आता जरा. थोडंफार आणि काहीतरी कामं करायचे. जरा झोप काढायची आणि मग नंतर अभ्यासला बसायचे.
ओके ह हो
तुमचं रेग्युलर रुटीन कसं असते घरी म्हणजे आता तुम्ही जॉब तर नाही करत ना.
नाही. हम्म सकाळी उठल्यानंतर काय म्हटलं डेलीच रुटीन म्हणजे अ झाडून घेलं वगैरे मग किचनची तयारी. मुलीच स्कूलच आवरून देण असता त्यांची सगळी तयारी करा ला स्कूल बॅग भरण्यापासून टर बॅग भरण्यापासून ती स्कूल ला गेल्यावर मग आपले थोडेफार जे काम असतात. अ भांडे वगैरे असतील किंवा कपडे वगैरे ते क्लिनिंग करून घ्यायचं.
हा हा
हम् हां का थोडी मग तुमचं कसं
काय बोलला
हा तुमचं काय चाललंय
काय नाही आता जेवून वगैरे बसले मग मासेच बघितलं मम्मी बाहेर गेलेली ना मग सांगितली की कॉल आलेला म्हणून
हा हा ह
मुलगी गेली का शाळेला
हो हो ती गेली शाळेमध्ये
हां हां
हम्म
इथवी ला येत कोणत्या क्लासमध्ये
अंग नोडी मध्ये साहत्री
अच्छा अच्छा छोट
हो ह हो तुम्हाला हँडवॉशच्या मेथड सांगता येतील का
म्हणजे
म्हणजे आपण अ हात धुण्याचे स्टेप जस आपण वॉशरूमला गेल्यानंतर आल्यानंतर हात कसे धुतले पाहिजे जस की स्कूलमध्ये पण मुलांना ट्रेनिंग दिलं जातं शिकवलं जातं आता जे साातीचे आता पावस आहेत आजार वगैरे वाढतात त्या
हा डेटॉलने किंवा सॅनिटाईज केलं तरी चालत डेटॉलने पूर्ण हात असं रप करून
हा हात ओले हो हात आधी ओले केले पाहिजेत नंतर मग ज सोप असेल किंवा मग आपलं डेटॉल हँडवॉश वगैरे ते घ्यायच त्यानंतर आपण हात एकमेकांवर घासले पाहिजेत
पहिला हा करायला पाहिजे मत डेटॉल वगैरे काहीतरी घेऊन हात पूर्ण रब करायचे पूर्ण पोटाच्या मध्ये ज जागा असते तिथं पूर्ण फुडून मागून पूर्ण हात रप करून घेतलं पाहिजे आणि मग ते वॉश करायचे
दोन्ही हातांचे आपले जे बोट असतात ना त्या एकमेकातड बोट ख स्वचछ केला पाजे आप हा अ फिरून अ सर्क्युलर मोशन मध्ये क्लीन केले पाहिजेत हात स्वच्छ पाण्याने हो बोटांची टोके किंवा नखे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला तळ हातावते गोलाकार प्र्रमाणे घासून घ्यायचे असतात
हम हम
मग स्वच्छ पाननी क्लीन करून अ हे करायचे आहे ह आपले टॉबलने वगैरे पसून घ्यायचय हो
आता सगळं शाळेमध्ये आता सगळं शिकवतात
हो हो तेच पग कसं आपल्याला पण माहिती असायला हवेत आता पावसाळ्याचे दिवस असतात किंवा मग एक आपलं डेली रुटीन मध्ये पण हँड वॉशिंग वगैरे ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत अच्
हो
जेणेकरून कुठले अ इन्फेक्शन वगैरे होत नाही
ते तर
आज काय बनवली भाजी
आच ते शेंगा काय बोलतात घयला हेवड्याचे शेंगाची भाजी
च्छच्छा कशी बनवतात तुमच्याकडे
ते शेंगा पहिला धु आणल्यानंतर धुवायचं. नंतर तेच तेच साईडचे असे नारण जे असते ते काढून म्हणतात त्याला असं आतमध्येध्ये बघायचं. त्याच्यामध्ये काय आहे काय मग त्याला कट अस मोडून मोडून घ्यायचे नंतर अ तेलामध्ये कांदा टाकून त्याच्यामध्ये ते कांद्या सोबत ते शेंगा पण भाजून घ्यायच्या. आणि नंतर शेंगा असं थोडं भाजल्यासारखं झालं की त्या जे असं.
हम्.
पाला असं तेलामु हे होतं ना असं कुठल्यासारखं?
हा हा.
अस झालं की मग त्याच्यामध्ये मीठ आपले मसाले सगळे काय असाल ते लाल तिखट हळद किंवा शेंगदाण्याच कूट
हा हा हा ह.
म डाळ मुगाची डाळ किंवा चीची डाळ घालून.
हम् हम तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बनवतात आमच्याकडं. म्हणजे ते तुम्ही कांदा वगैरे टाकता ना तर आमच्याकडे टाकत नाही तो आम्ही जिरे मोहरीची फोडणी देऊन शेंगा निवडून घेतल्यानंतर त्या परतून घेतो. आणि मग शेंगदाण्याचा कठ. लाल मसाले वगैरे नाही का म्हणजे तुमच्या भागातली पद्धत वेगळी आहे. पण माहिती झालं एक आवडलं मला रेसिपी ऐकायला ते पण
ह हा.
ट्राय करेल मी पण
नाही कांदा घातल्यामुळे टेस्ट य ते ना त्याला छान लागते.
मी नक्कीच ट्राय करेल अजून काही अशा नवीन रेसिपीज आहेत का तुमच्याकडे जे सांगण्यासारख्या किंवा कशा बनवतात तुमच्याकडच्या काही काही भाज्या
हा चपाती पण शिल्लक राहिली नाग म्हणजे रात्री शिल्लक राहिली तर सकाळी खात नाही ना त्याला
ह.
मग त चपाती अशी सुकल्यासारखी होत्या मग ती चपाती अे काप करायचे आपली ज फॅमिली असते ना. तशा टाईप मध्ये असे लांबडे लांबडे काप करायचे आणि ते तेलामध्ये तळायचे.
हो.
हे तळले तळून काढायचे साईड ला आणि मग त्याच्यावरती लाल तिखट मी आणि गरम मसाला थोडा आणि चाट मसाला असेल तर ते पण थोडा टाकायचं.
हम् अच्छा मग ते कश सोबत सॉस वगैरे सोबत खाल्लं जातं का?
हा सॉस कि चहा सोबत नाश्त्यासाठी चहा सोबत मस् लागत.
आमच्याकडे काय केलं जातं तर चपाती राहिली ना रात्रीची तर मग आम्ही ति सकाळी मिक्सरमध्येध्ये बारीक करून घेतो तिचा भुगा बनवतो. मग थोडस पाणी मारून त्याला ओलसर केलं जातं थोडस म्हणजे कडक नसावा म्हणून नंतर शेंगदाणे कढीपत्ता जिरे मोरीची फोडणी देऊन कांदा टाकतो परतून घेतो. मिरची. आणि मग तो भुगा त्यामध्ये टाकला जातो, जो चपातीचा दळलेला असतो ना.
हा हा!
म ते बनून खाल्लं जात.
हे असं आम्ही भाकरी सोबत करतोय, म्हणजे भाकरी शिल्लक राहिली तर.
आम्ही चपातीचा पण बनवतो, आणि भाकरीचा पण बनवतो, त्यांला तिखटकाला बोलतात. किंवा भुगा आमच्याकड हो. अच्छा.
आम्ही भाकरीच तसं करतो, चपातीच आसं कधी केलं नाही.
हा हा छान होतं एकदा बनून बघा चपातीचा.
हो नाही तळलेली चपाती तीवलई आवडते.
ना आम्ही पण ट्राय करन, तळलेली चपाती.
तळून बघा लयी छान लागते, गरम मसाला पाहिजे मस्त लागते.
हो हो, हे हे, मी नवीनच ऐकलं.
हा म्हणजे हे दिलं तर चालतय म्हणजे बाहेरचे कुरकुरे वगैरे तेलकट कस ला तेलामध्ये काय बनवलेलं असते काय माहित.
हूं!
मध्ये बनवून तिला दिलं कि, तीखाय बाहेरचं खाणं पण विसरेन.
हो ना मुलांच सध्या तर तेच खूप बाहेरचं असतं खाणं कुरकुरे असल चिप्स वगैरे, चिप्स तर आम्ही घरीच देतो आपण जे उन्हाळी वाळवतो ना बनून तेच देतो शक क्यतो पण कुरकुरे वगैरे बाहेर गेल्यावर मुलं मागतातच, पण ही आयडिया नक्की ट्राय करल मी.
हे छान आहे मला त लई आवडते मी त लई खातो शिल्लक राहत त द शिल्लक ठेवतो चपाती.
अच्छा आणि अ तुमच्याकडे रानभाज्या वगैरे पावसात येतात.
हा होय रानभाज्या, येतात की परवाच केलेली. रान भाजी ती. त्याला रान भाजीच, बोलतात त्याला नाव नाही आहे ना. डाळभजी हा डाळभजी, डाळभाजी. अ शेव अ शेवगाची पानं असतात ना शेम तशीच असतात. अ ते शेवग्याची, भाजी जशी बनवतो सेम तशी बनवायची म्हणजे, अस कापडामध्ये बांधून ठेवायची किंवा नितरायची आणि तर असं पाण्यामध्ये त्याला वाफवून घ्यायचं. वाफवून घेतली की नंतर, म शेवग्याची कशी तशी कांदा टाकून, डाळ घालून.
हां हां!
परतून घ्यायची झाली.
हूं हूं!
आणि त्या चांगल्या पण असतात ना, आपण खाल्लेल्या रान भाज्या, शक्यतो पावसाळ्यातच भेटून जातात. आमच्याकडे भेट तात पण मी आज बनवलेल्या नाहीय नाही का आपल्या. अ कांद्याच्या पाती टाईप मध्ये पण एक भेट ते अ रानामध्येच भेटते कोळू काहीतरी कोळूची भाजी वगैरे, अशा वेगवेगळ्या भेटतात, पावसाळ्यामध्येच येतात न भाज्या.
हं तें काय माहित नाही, ते अ करडई आणि ते आणि काय, काय आहे भाज्यांचे नाव मला पण एवढी माहित नाही.
पालक वगैरे ही नॉर्मली आमच्याकड शेत ती पिकतचं पालक, करडई, मेथी, कोथिंबीर. ह्या अ ज्या म्हणजे आता शक्यत आमच्याकडे शेती त्यामुळे बरीेशा भाजी पाला हा आमचा शेतातलाच असतो. शेवगा असेल अ मिरची, टोमॅटो
हो
बेमोगाच्या शेंगा
हॅलो
बरचस म्हणजे आमचं भाजपाला पावसा येत शको सगळं भाजपाला घरीच असतो आमचं वाल वगैरे
होय आमचे पण सगळे भाज्या रानातनं घेऊन येतात.
हो हो. चालते मग करूयात पुन्हा बोलूयात.
हां हां ठीक.
चाल हो करू कट?
हा करा.
हम्